हॅलो
काय करताय?
काय नाही जेवण करायचंय तुम्ही काय करताय?
काय नाही आम्ही बसलाव हाय.
हा हा जेवण झालं?
जेवण बनवायचं आहे? जेवायचं आहे?
आजून बनवायचे?
होय.
हम्म हम् हम् बाकी आ जुन काय आमचं बनवलंय जेवायचंय.
अ काय बनवलय जेवणामध्ये?
आम्ही आज डाळ खिचडी बनवलय.
डाळ खिचडी.
हम्म हम्म. तांदूळ, मुगाची डाळ
हा
आणि अ तुरडाळ मिक्स करून
हा
मग ते बटाटा, टोमॅटो, कांदा, आल-लसुण पेस्ट मिरची हिंग, हळद, लाल तिखट, बिर्याणी मसाला हे सगळं तेलामध्ये फोडणी टाकायचं हलवायचं
हा
त्याच्यावर डाळ आणि तांदूळ टाकायचे धुऊन
हम्म
आणि गरम पाणी त्याच्यामध्ये ओतायच
मग कुकर मध्ये कि भांड्यामध्ये
हा कुकर मध्ये दोन शिट्या घ्यायच्या काढून
हा-हा भांड्यामध्ये पण करू शकतोय ना आपण
भांड्यामध्ये पण होतंय की
हा -हा हा
सरू माऊला सांगू काय नाही बाकी चाललय
हा कामे वगैरे झाली
हम्म झालीत तुमचे झाले
आमचे पण झाले बघा
हम्म-हम्म सुट्टी संपली की नाही तुमची अजून
सुट्टी हाय अजून पाच-सहा दिवस
आहे होय
होय
हा- हा हो मी पण गावीच आहे
हा -हा
आम्ही पण जाणार आहे आता रिटन
हा -हा
बघू मग
आंबे वगैरे मग
आंबे वगैरे आहेत की तुमच्याकड आहेत का
आमच्याकडे पण आहेत जास्त नाही थोडेफार आहेत
थोडेफार आहेत होय आमच्याकडे आहेत तशे आता खालेत भरपूर हम्म
हम्म-हम्म
परवा तुम्ही तो ड्रेस घातलेला तो कुठून घेतलेला
आदिराज तो कोणत्या कलर चा होता
ग्रीन आणि व्हाईट वाला होता बघा
ग्रीन, व्हाईट - ग्रीन, व्हाईट हा तो पुण्या मधून घेतला होता आई सरु माऊ शी आल्या हम्म
छान होता की
बघितला का तुम्ही?
होय, फोटोमध्ये बघितला मी.
हा हा, तो पुण्यामधून आणला होता.
होय
हां.
छान होता
हा हा हा, थँक्यू
किती ला होता, किती ला बसला.
तो, तीनशेला बसला बघा.
तीनशे रुपये मध्ये, छ म्हणजे छान भेटला की तुम्हाला.
हो. असंच बाघितला म्हटलं, कापड कसं आहे काय? मी एकच घेतला. तर त्यो चांगला होता, म्हणजे असं ट्राय करायसाठी घेतला होता. आ, हा घे की फोन कर तर तुम्हाला गेले की, तिकडे. बर हम्म, तुमच्या इकडे काय अ महाग आहेत काय? हा.. हा.
हम्म.
तुमच्याकडे
म्हटलं बघूया, छान छान वाटालाय.
हा.
तुमच्याकडे कशी कपडे आहेत, महाग आहेत कि स्वस्त आहेत?
कपडे अ, होलस तेल मध्ये असेल तर भेटते स्वस्ता मध्ये, लोकल दुकानात घेतलं की मग ते जरा कॉस्टली पडतंय.
हा हा हा हो, तसं दुकानातून घेतलं तर महागच पडणार. का-कपड्यावर आहे ते
हं, आणि तीनशे रुपयाच्या, मानाने कपडा पण चांगलाय तुमचा
हो, कॉटनमध्ये आहे
हम्म.
हा हा.
म यायला पाहिजे, पुण्याला कपडे घ्यायला.
या की, कधी येणाराय?
तर येऊया आता, कधी दिवाळीमध्ये
हा या सुट्टीला म
हा हा हा.
सगळ्यांना घेऊन या मग, फॅमिलीला तुमच्या
काय बोलताय
तुमच्या फॅमिलीला घेऊन या सगळ्यांना.
चालेल-चालेल येतो की.
हा.
बाकी अजून काय, सुट्टी कशी चालले मजेत?
मजेत चालले. चालू आय सगळं हिकडं गावीच चाललंय आमचं पण.
हम्म हम्म हम्.
हम्म.
गावी अ, काय-काय बनवलं काय-काय खाल्लं बनवून?
काय-काय आता सगळं चालत हाय थोडं-थोडं करायला. हा.
कुरड्या, पापड वगैरे बनवले असतील सांडगे?
हा ते झालं की उन्हाळी.
हा हा हा.
हम्म, तुम्ही बनवलं का?
आम्ही या वर्षी न्हाय बनवलं, मागच्या वर्षी बनवलेला आहे आमचा स्टॉक.
आ हा, काय-काय बनवलं होत?
मागच्या वर्षी पापड बनवले होते, चिप्स बनवले होते.
हा.
तांदळाचे.
हा.
उपवासाचे बनवले होते, साबुदान्याचे.
ते साबुदाण्याचं कसं बनता?
ते अ मोजून घ्यायचे साबुदाना, आपल्याला हवा तेवढा एक किलो अर्धा किलो तो भिजत ठेवायचा रात्रभर.
हम्म.
आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्यात गरम पाणी कराला ठेवायचं.
हा.
बट
आणि म ते पाणी उकळलं की, ते साबुणाना त्यात टाकायचा आणि अं मीठ टाकून ते हलवून घ्यायचं.
हा हा, म्हणजे जास्त शिजवायचं काय थोडं
काय ते?
जास्त शिजवायचं काय थोडंफार शिज?
हम्म, जे शिजतंय ते त्या उकळलेल्या ह्याच्यात ना, एक पाच मिनिटांत ते शिजतय पूर्ण.
हा हा हा.
आणि मग मध्ये प्लॅस्टिकचा कागद हांथरून त्याला तेल लावायचं. आणि मग पळीनं ते पातळ पातळ पापड टाकायचे.
हा हा.
त्याच्यामध्ये आपल्याला कलर हवा असेल तर, कलर टाकायचा.
हा हा.
हम्म हम्.
ते आपण वाळवून तळू शकतो, वाळल्यानंतर.
होय, वाळवायचं एक चार दिवस वाळवायचं उन्हामध्ये मग ते पावसाळसाठी ठेवायचं भरून. मग कोरडंक राहतं एकदम.
हा. ठीक आहे, बघतो करून. बटाटे वगैरे घालतात का त्याच्यात?
हा, बटाटा खिसून पण घालतात त्याच्यात.
हा.
हम.
ठीक आहे, तुमच्या पद्धतीने एकदा करून बघतो.
बटाटा घालतात किसून, मग ते चांगलं लागते बटाटा घातल्यावर.
हम्मम. हम्म.
तुम्ही कसं बनवताय?
आम्ही अजून ते बनवलंच नाही कधी.
तुम्ही कसं बनवताय?
ते मी आ कधी बनवलंच नाही ना, ह्याचं शाबूचं.
बनवलं नाही काय?
नाही कधी बनवलं. म्हणून तुम्हाला विचारलं रेसिपी.
हा. हा. हा.
हम्म, आमची सासूबाई बनवती सगळं.
शिकून घ्यायचं त्यांच्याकडून थोडं-थोडं, म्हणजे आपल्याला बनवायला बरं.
बघुया, आता कधी करायचा वेळ येईल त्या वेळेस शिकायला पाहिजे.
शिकून घ्यायचं. शिकलेलं कुठं वाया जात नाही.
होय. आता पुढच्या वर्षी बघू.
म्हणजे कुणाला विचारायला लागत नाही. आप ल्या आपण बनवायचं. हा.
गावी गर्मी आहे का अजून?
हो, थोडी गर्मी आहे की. एवढी नाही. म ते नं येतंय आता पावसाच वातावरण.
हा. हा.
हम्म. तिकड आहे तुमच्याकडं.
आमच्याकडं पण मळब आहे. येतय ऊन येते पाऊस येते. सगळं चालूच आहे. हम्म. हम्. म आता अजून पंधरा दिवस गेले तर पाऊस चालू होईल?
हो आता पाऊस जूनमध्ये.
हम् हम्म.
चालू होणार.
मग सगळी शेतातली कामं.
होय, आता थोडी थोडी चालू केलीत घरातल्या म
काय ते?
थोडी थोडी आता चालू केलेत. शेळ शेळकुंडे वगैरे ते तरवा जाळायच जागा असत ते.
हा हा हा. भाताची शेती तयार करायला.
हां त्या शेणी वगैरे नेऊन पेटवले
हां बरोबर
हम्म तुमच्याकडे असते की नाही तरवा अजुन काय तुमच्याकडे तरवा वगैरे असतोय की नाही
असतोय असतोय
हां हां
चालेल चालेल उद्या करा कॉल
हां ठीक आहे चालेल चालेल